हॅलो.
हॅलो.
काय ग?
आवाज येतोय का?
हो येत आहे ना तुझी केल क काय नाही पसारा आहे आवरत आहे. तुझे कॉल म्हटलं किती झाले?
हा कुठं बघाय कल किती झाले असं?
तू लावला असेल तुला तर आठवण पाहिजे ना? आजचे दोन, तीन, चार असं.
आज काय मीनी कुठं लावला तु्हीच लावला त प पण तु्ही लावला ना आज पण सकाळी पण आता प
हम तेच म्हणते.
दोनच झाले ना सकाळ पासून. आता भांडे कपडे तेच करत होती, शेतामध्ये गेली. शेतामध्येधन आता आली. आता आली तर आता लागे जाऊ आली ते सहा वाजून गेले अजून स्वयंपापच ठिकाणा नाही.
हम्म आमचं झालं पण पूर्ण दिवस बापरे असता आलच होत हाय ना.
तो काय करत होती, बरले गेले का?
काय नाही थोड, नाही ना अगं बाकी आहेत ना, काय नाही आज कायच तिने दहा का बारा भरले गेले नंतर, ते गटवालांची मिटिंग होती. तेना आमच इथ घरी झालं. हम हम्म भीट घेतली मग का नाही मग
अ
आमची नवीन ईन बाई भाऊ असं आले होते.
हो
मग त्याच्यासाठी स्वयपाक वगैरे केलं काय. हो गेले ते गेले जेवई आणि मुलगी आहे सकाळी जाणार हाय. ह
ह हा
तुझ तुझी भाषेला घेऊन निघून गेले असेल तू असं वाट मला त्या म्हटलं गुज
बर काय ना काय काम काल कालचा दिवस जाईल असं
ह हा पूर्ण दिवस जाणार ना मग ते तर आहेच.
हा
कामात नाही काय करू मी तस रात्री भरेल मग काल, उद्या हुं जायला पाहिजे असं म मणे त्या ते गटाचे पैसे भरायला जाव लागेल. अ् आहे तस काम आणखी हमाला यायचं आहे किती काम आहे.
हे अस्त
तर येत आहे मी बघ ना तसंच सगळं उतरून देणार असं सिंपल मध्येच ी वगैरे सामनन विन का करू न टूडवेल टाकणार तस वीजनसी मट गटा
हम्म
आणि बघयच्या मीटिंग हम्
कोणाचं
हा माझ ना जे झालेले तेन बाकीच असं टाकून देऊ, किशोरी मुलींचे ते वगैरे सुद्धा प मध्ये मध्ये काय, मॅडमांनी ऑनलाईन काम किती घेतलेले आपल्या?
तेच त
हो ह ते काय असं द्यायचं ना पण
अच्छा
का ते सोडून द्यायचं.
नाही ना ग बाई, काब सोडायचं.
आण ते ते अगोदरचे ते किती दिवस लागले होतय आठवडा पूर्ण लागला होता ते भरायला. कशा बोलत होत्या, मॅडम? मी अस त चांगलं आहे.
साठी म्हटलं आपली काम त केली. तिकीट वगैरे सगळं मागत होत्या आपण म्हणजे याच्यावरच गेलो ना मग त वा आवाज लागेल.
हा, ते पण आहे पण तरी ती तिचं काम दा आपण कुठ दाखवू शकतो? ज्याचं त्याचं दूध पाणी
नाही काय माह मी तर टाकते म्हटलं, तुझं काय काय माहित
मी लिहिलं, त्याच काय? हम्, किती बाकी आहे? दो दोघे अहवाल बाकी आहेत. आणि ते ऑनलाईन डाटाच मला तर टेन्शन वाटतेय ना, आता तर डोकं दुखतय माझं तच्याकडे तुझ काये तुझ म्हटलं काये?
हो हो हो हो लिहिते ना, मग लिहून तरी ठेऊून देऊ मग जर सरांचा फोन आला.
व्हा
हा
मग देऊन द्यायचा तू
हो हा क मग तिकडून जमा कर. तुझे कागदपत्र आहेत ते
तेच ना, मग गवार पण घ्यून देते आणि ते पगार तिकीट वगैरे
हा.
वालगाव
ते पण आहेच. बया पण मला तर टेन्शन आहे. काय करू? काय नाही?
हो चालू द्यायचं, पण आ पापलं काम. किती बाकी आहे म्हणजे तुझं भरायच, म्हणजे हवाले मला पण थोडं शे अर करणार का?
हा, चालेल ना. कसं आठवणं करून करून घेते ग
हो, मी बाहे माझं बाकी मी करू घे ना, पण आपण सोबत जे काम केले ना
का नाही? मी पाठवेल ना.
हम्म, म मला पण पाठवून दया
एक मे ला पण, एक मे ला पण आपण त जळगावलाच होतो ना.
हो, एक आणि दोन ला पण तिकडेच होतो. अन् तीन ला आलं होतो वाटतं.
तीनलाच आलोय ग आपण.
किती पाच दिवस राहिलो होतो आपण?
पाच कशाला तीन ना? तीन, चार दि
एकोणतीस, एक आणि एकतीसचा महिना आहे ना
हं तीस चा होता ना तीस चा.
तीस तीसचा होता काय? मी तर एकतीसचा पण लिहून दिलेलंय.
नाही ना. बघून घे ना. एप्रिल मध्ये गेलो होतो का? मे मध्ये?
एप्रिल मध्ये शेवटी गेलो होतो, आपण पण एकोणतीस तारीख ला तर मे मध्ये आलो ना. तू पण आपण आपला कॉल चालूय. आता कसं बघायचं? कॅलेंडर.
बघ. मे चा एकतीसचा होता आणि एप्रिलचा आहे तर का अस असं म्हणते बघ. तीसचाच आहे, मग आपण एक, दोन आणि आपण
हम्म.
हो ना. रविवारी का शनिवारी? शनिवारी आलो होतो बरोबरे. शनिवारच्या रात्री पोहोचलो ना आपण?
हम्म.
बघ एकोणतीस तीस, एक आणि दोन दोन ला दोन ला निघून आलो होतो पण रविवारचा ते कसं तेला रविवार होत तर त्याच्यामुळे आपल्याला समजलं नाही. हम्म करून घे ना मग आता काय तारीखच हे करायचं आहे नाही तर व्हाईटनर मारून घे.
काही नाही मग जे तिसरा दिवस टाकून दिलेला होता मी ने ते खोडून दिलेलं आहे शेवटी जे
हो का एप्रिल चा का
हां किती पेज लागलं तुला?
पहिले सही झेरॉक्स साहेब ना ते मी आणि लाईट ना आता लाईट आले नाही तर झेरॉक्स करावे लागतील.
हो का? बीना बीना सिग्नेचरचे आहेत का?
मग मागे ते सिग्निचरच हे नाही आहे कॉलम मग तेवढ तशातच लिहिते अनं मागे सिग्नेचर करते.
हो का? मला वाटलं ते सयांचं पण नाही सयांच तर स्पेशली पण आपण लिहितो बघ अहवाल मध्ये प्रस्तावचे काही लिहिलो की सई मारत तो.
आपण लिहितो बरोबर आपण लिहिलं ना तिथं म्हणजे योग्य सह्या करतो ना आपण
हम्म
बॉक्स नाहीये म्हटलं मी हे म्हणजे कोणाकडन आणला मीने? काय माहीत मी मस्त आहे यांचं हे
आणि ते माझ्याकडन घेऊन गेले तिचे झेरॉक्स नाही मारले
काय नाही ना रात्री पण एवढ होऊन गेला.
हम्म.
हम्म.
सुमित्राचा पण फोन येत आहे आता काही. नाही तर तिला किती पण आणि मला हे सांग ते खरं तुझे बियाणे आणि सगळे वाटले गेले? माझं काय नाही दोन जण आणि ते बाकी एक म्हणजे पाच जण आले हो ते पहिल्या दिवशी तर ते डॉक्युमेंटस घेऊन नाही आले म्हणून मी दिलंच नाही.
मध्ये काय सगळ मधलं असून विचारत आहेत.
हो का? हो ना. आमच्या गावाच्या लोकांना काही नाही अक्कल नाही त्यांना.
दोन तारखेला घरी आलो ना आपण?
हां शनिवारच्या रात्री पोहचलो होतो.
हम्म
हम्म ह काय? होणारे मॅडम पण तसं त्यांचच हे करून घेतात पण ते आपण आपल्या सारख्यांना काय सांगतच नाही.
म आता किती झाले का अहवाल तुझे?
एकच महिन्याचा झालाय ग बाई अजून एक महिन्याच बाकी आहे.
हा म्हणजे तो अहवाल लिहिते आहे तो डाटाच मग काय केलं?
डाटा काही वेळ पण पाहिजे ना ग मी आता सकाळी स्वयंपाक वगैरे भांडे घासू लगेच कपडे धुतले आणि शेतात निघून गेले. घेतात का? अजून जाऊन कपडे धुतले तिथं ते सगळं आवरसावर केलं सा ली आता लगेच ते ह आली ते मग ते डाटा करायला मला वेळच नाही तर काय करून मी
हम् हा हा.
आ वाजून गेले अजून स्वयंपाकाच ठिकाण नाही
हो माझं तर सरकारच झालेलं हाय. त्यांच्यासाठी पुरणपोळी बनवली पण ह जेवणाचं काय
चार तर तीन चपा केेला रविवार होता ना? आपण आलो दुसऱ्या दिवशी
ना न तेल ना अन लगेच मी लसी करायला सोमवार आणि मंगळवारला दिलं होत ना गावात म्हणून लसी करायला इथं मॅडम म्हणे ते जायचं म्हणे असं म्हणजे एप्रिल मध्ये गेले होती मे ला गेली ना तेव्हा तस स बोलत होत्या मला आणि मी धूर ला